येतकाय आवाज
हा याला तुला यलाय का नाही?
हा -हा यालाय
हा ह ह बोला की मम्मी अजून कस काय आली नाही मग- मम्मी अजुन कस काय आली नाही म्हटलं बघ वेळ झालाय. बघ स कुठल्या गावाला हायतेव
अ -शिंदेवाडी
बघू की हा मिरज आरग बेडग हा माहित हायकी
हा ते तर
हा -हा -हा
इथ आरगत माझी छोटी मावशी आहे. आणि तिथनं पुढं एक सात आठ किलोमीटर आहे तिथंन पुढे शिंदेवाडी गाव आहे. तिथं मोठी मावशी आहे.
होय जवळच आहेत सगळी तिकडे जातवाटतता मग
अं होय मोठी मावशीला मामालाच दिलेय म्हणजे मावशीच्या मामाला मम्मीच्या मामाला.
हा.. ह. तिकडेच थोडी माणूस वैगेरे काय घ्याला लागणार नाही बाकीच सायबरला हांगतो भिती वाटत्या बर. बरं चालतय की.
त्यांना काय एकटी हे केले म्हणून काय माझं बंद पडत नाही
ते तरय सोड त्याला मग कंपनी कंपनीला भरतीच लेटर येत इकडं
अ भरती म्हणजे हा कंपनी आम्हाला हायर करत्या आणि पोलीसवाले कंपनीकडे जातात म्हणजे जे हुशार मुलं आहेत कणी त्यांना सिलेक्ट करतात पोलीसवाले असं असं त्यांना भरती फिरती एमपीसी यूपीसी असलं काय नसते सायबर सिक्युरिटी वाला स्य म्हणे कम्प्युटर वर बसून काम करणार आहेत क फिरणार असतात आणि फक्त रिपोर्टिंग लिहून घेणार असतात त्यांची भरतीच नव्हते
आणि जे फक्त कम्प्युटर मी फक्त कम फक्त कम्प्युटरवर बसून असले फिरायचं फिरायचं काही नाही एकाग बसून ऑनलाईन सगळं काम करायच
होय अग सिक्युरिटी गार्ड असलं म्हणजे का ते कुठं वाटल तें जाय असं म ते वातावरण वेळ असते बघतोय ना का
नाही नाही सायबर सिक्युरिटी म म्हणजे कस फ्रॉड असल्या तर ऑनलाईन तसं जायला लागते पण तिथं पण पोलिसांची त्या गाईड जो सायबर सिक्युरिटी वाल्या ना हा त्याला पण सोबत पोलिसांचच असतातच त्यांना
हा हा बरोबर आहे
हा
तेच कि आहे म्हणजे असं कुठं क्राईम झालाय तिथं तपासणी करण्यासाठी
हा तपासणे परत असं ऑनलाईन कोणाच पण फ्रॉड झालं तर त्यांच कोण पैसे घेतले काय घेतले हे सगळं ऑनलाईन काढतात ना हा ते सगळं करायचं
हो बरोबर आहे आता कस ऑनलाईन गेम्स आहेत ते आहेत सायबर गेमचे यामध्ये ते पण फ्रॉड होतोय बाकीचं पण पैशाच होतय काय वाटत ते होतय त
हा मग ते ऑनलाईन कोण केलं का त्यां पै परत काढून द्याय ट्राय करायच हे सगळ करायचं ऑनलाईन बसून त्याला का बाहेर फिरायला फिरायला जायला लागत काय नाही ऑफिसमध्ये बसून काम करायचं
करायच हे बटते एका ठिकाणी बसून बरं पडते ती कु कुठं म्हणजे असं मग डोक मग डोकं तुझं शार्प पश
ह मग ते सगळे शोधायला पण तेवढं डोकं लागते मग त्याचं पेमेंट नको का तेवढं
होय होय बरोबर आहे पारीने बघतेच मरतो तू
काय
तारीने बघतचवटतं नाटक
नाही नाही मी सिरियल विरल काय बघत नाही पिक्चर ते पण पप्पाने पिक्चर कुठ तर लावलं असल कधी तर बघितलं तर तेवढ्या नंतर टीव्ही बघत नाही
हा हा पारीनी मी तसं दाखवलंय ह त अस लागते अदी नॉर्मल हच्यात दाखवले फॅमिली आणि ति जनावर आणि त हच्यामध्ये असते
ह ह काय माहिती हम् हम काय माहित नाही आमच्या कोण नस च नाटक बघायला घरात आमच्या कुणाला सवयच नाहीये टीव्हीची घरात टीवी आहे मोठीच्या मोठी खर तिला मधे बच बघितला तर आणि पप्पा संध्याकाळी बातम्याने ते पिक्चर लावले तर तेवढंच
हा हा हा आमच्यात नाटकासाठी नाटपेक्षा जास्त असतात तुझं आवडचं नाटक घेऊ माझं आवडचं नाटक मी काय बघत नाही सोड जास्त टीव्ही मलाते जास्त नाही आवडत मोबाइलवरच असतोय काय तर काय करत जीन कस नाही तर मग आवडाचे पुस्तक वाचत बसायचं श्या खायते स्टोन श पोचायचे भरायचे वाचायच यात्री यात्री म्हणताय काय त्या माझ स्टोरी येतेत नाही त्या त्या स्टोरी वाचतच
त्या यात्री स्टोरी वरन पिक्चर निघलाय की त्याच नाव विसरलं मी
आमे हा
नाव नाही आठवत मला पण त्या स्टोरीवर न पिक्चर निघलाय
ह तत स्टोरेज फंक्शन आहे त्यात हजारो म्हणजेल्या जात्यात म्हणजे धडाच कस ते अ मराठी यात
नाही पुस्तक ऐक हाय बगा यात्री म्हणून
ते काय नाही वाटत
हा मला
नाही फंक्शन आहे त्यामध्ये असत म्हणे भय कथा म म्हणजे ह्या कथा म्हण असतंय ग
हा हा
पाच पाच नाही ना घरा दिसर आणि आता उलटं जाय ना त प एकदाच नाही त्या सकाळ श त्या त्या स्टोरीत नासतात असतोय ना कधी कधी ये ना तर मग हच्या आ घरात पुस्तकात त पुस्तक वाचते अ कोण मुलगी मुलगी आहे मुलगीच लग्न झालंय तिला मुल ह्यात दोन
होय
णजे हित तारदाळ दिलय तिला लक्ष्मीनगर मध्ये
तारदाळ मध्ये हा खोतवाडीची माझी मामी आहे खोत होय खोतवाडीची मामीे म्हणजे माहेर खोतवाडीच
हा हा ती हित तारदाळ मध्ये
हो
तू तर जप नसजेटलस तर काय केली असतीस तेस अ दिल्या तर काढून आण सजेसग ना यादरा कुटण आणणार तजराच नाहीये आता कुणाकडच व्हाय का बघा पाहिजे ते ऑनलाईन काढत होतं पैसे ग ते त्या दुकानदार नाही आहे ना सात एकूण पन्नास पन्नास अग गोनमेंट राहिले
होय
आमदार अस पणचालेय अगं माझी सतरा वायास वायास गेलेलेत काय आता झाला हा पंचवीस पंचवीस सव्वीसावा कॉल हा ते आपल्या सतरा गेले असेच मटलेले आलेले हे काही फसा होतील तेवढंच समाधान काय होईल ते होईल पहिला ते मी व्हॉट्सअपला हे करूनच कराय पाहिजे होत माझ्या लक्षात नाही आलं ते कारण सगळ्यात पहिला मला म्हणजे ठराविक लोकांना चालत किंवा पहिल्यांदा मला चालतात ना इकडे मग ते कं करायचं मी ग्रुपला मेसेज पण टाकला होता आणि अस अस मला टास्ला कसा करायचाय म को सांगेल का म्हणून ते लवकर कळेत ना मला नंतर मग आमच्या त्या भाच्याची बाईप तुनी सांगितली अस अस एक व पाच वेळा करू शतोय आणि आल्यावर आयुष्य आणि आपण केल्यानंतर श ह दहा मिनिटं बोलायचंय कं्पल्सरी अस सांगितित ना ती म सांगितली नंतर मग तुझा मॅसेज तुझा त्या पुण्या त्या मॅडमांचा आणि एक तर दोघी जण आहेत त्यांचं पण मॅसेज आलं पण त्यांचं टास्क कं्प्लट झालंय म्हणतो त्याला कॉलच लागेल ना आपलेच झाले तीन चार पाच रोगचीच
पाच कॉल होतात की पाच कॉल करायला पाहिजे तुमच्यासोबतचा माझा आता हा तिसरा कॉल आहे म्हणजे तुम्हाला मी अजून या नंबरवर न दोन कॉल करू शकतो आणि मग मम्मीच्या फोन वरन अजून चार कॉल करू शकते
हा माझे त माझा तर हा दुसरा का तिसरा काल लगेच कट केलाच त्यामुळे तो अर्धवट राहिला एकशे चोवीस सेकड काय तर झाले फक्त त्याचे तर पण काय घृ तर होय ते आवाजला नंतर थोडा वेळ कट केला नाहीस का तू
हा हा तो सबमिट झाला व तुमचा
होय नाही उचलूनलं क सबमिट होत कॉल जर केला असेल तर सबमिट होते अगदी
अ तिथं पुढं पेन्सिलस बाण येते का नाही
हा
पेन्सिलचा त्याला क्लिक करायचं आणि परत नंबर एंटर करून परत हे करायचं कॉल लावायचं ते सबमिट होत नाही ऑरेंज झालं की नाही त्याला वॉच सारखा असं
होय हा आलाय की
हा ऑरेंज कलर आला तर सबमिट झाला म्हणायच नुसत असं वाईट दिसत अस सबमिट
वाईट नाही दिसत घड्याळ दिसतेय टायमर
हा मग ते सबमिट झालं
चाले बघतहा मिनिट
मि झा हा कट करते घ तुम्ही कॉल
हा आता नाही आता नंतर ते टास्क आले मला एवढं डोकं खायलाट काय कळेलच एक एकदा ते शब्द एवढे फास्ट आहेत काय ते बोललेलंच कळत नाही हहा वळा व्हिडिओ ऐकायचा लागलोयरी पण शब्द चुकायला लागलेत ते तू केला अस टॉस् ट्रानझेशनस
होय होय केलो की सगळे ते
किती्या त्या मरज टस्क
दुसऱ्यामध्ये काहीतरी दोन होत
नाही हे तसं नाही एक पन्नास पन्नास असं अ चाळीस पन्नास तीस असं हेयला लात आणि ते कसं ते एकदमच फास्ट बोललय ते नवा मराठी ट्रानझॅक्शनच ते नवीन आलाय कि बाईटस्क तो मला आ चालूच तो नव यायचा झाला तो यायचा झाला तो
झाला बाय मग मला ते एआयचच आलंय ट्रान्झेक्शन आलं नाही अजून हे कम्प्लीट झाल्यानंतर येणार
आणि म त्याच्या ते म्हणजे विश्लेषण करायचं ते भाषा जेने जे बोलतील ते टायपिंग करून पाठवायचं आहे पहिला थोडं आणि एके कस पासवडं बोलले अस्पष्ट बोलल्या आणि ह एक स्पष्ट बोललेला आहे ते करता येत ग आणि फास्ट बोललेलं बोडं बलेलं ते लवकर कळतच नाही एवढं अस फास्ट तर ते पळवत नाही का आपण कॅसेट तसा आवाज यतोय मग ते त्यात पॉइंट आहेत एक पॉइंट ह आणि एकेका अक्षरच एककाच अक्षरच आहेत फक्त अक्षर एक शब्द व्हिडिओ ऐकायच तो आणि ते अक्षर दुरुस् करायचं असं आहे आणि फास्ट असलं कोणी ते फास्ट बोलले काही कळतच नाही लवकर मग दोन तीन चार वेळा ते हाडू ऐकाय लागते डोकू खाय लागले चका म्हण तरी साडे दोनशे पूर्ण झाले ते प्रश्न म्हणजे
होय दोनशे केला
अरे एक एक अक्षर दोन दोन अक्षर फक्त करात पहिला कसं आहे फक्त